हॅलो
आवाज येतोय का
हो येतोय ना
बरबर
काय चाललंय तुमचं
काही नाही बसलो.
हो का.
हम्.
काय जेवण वगैरे?
जेवण वगैरे झालं, तुमचं?
झालं की आमच पण.
काय जेवण केलं?
आम्हाला काय आज आम्हाला खिचडी वगैरे होते आज.
हा हा. म्हणजे काय तुम तुमचा असा रुटीन राहतो का काही?
हो आम्ही आता सध्या हॉस्टेलला असतो ना त्यामुळे
हम हम.
हॉस्टेल ला असल्यावर काय हॉस्टेलचं जीवन म्हटत म्हटल्यावर रविवारी खिचडी असते संध्याकाळी दुपारी स्वीट असतं आम्हाला. हम्म आणि मेस लावलेली तेव्हा
आज काय होत स्वीट मधी?
स्वीट मध्ये आज जिलेबी दिलेली म्हने. आज मी आता आ संध्याकाळी आलो ना, दुपारा मी नव्हतो.
हा हा
हम्म जिलेबी आणि खिचडी दिली होती म्हणे आज दुपारा पण.
हा हा.
हो
बर
मुलं सांगत होते मुलं भरपूर चांगली दिली होती म्हणे खिचडी आता. आता मेसच जेवण म्हटल्यावर तुम्हाला माहितीच असं
हो ना माहिती हाय ते.
हम्म. काय शिक्षण न शिक्षण तर सध्या अवघड झालेलंय ना.
हम्म.
पर्याय नाही काही गेल्याशिवाय काहीतरी करावं लागतं.
हो ना.
हम्म.
त्याच्याशिवी कस होईल?
ह
त्याशिवाय काही होऊ शकत नाही ना.
हो तेच तर चालय सध्या आता त्याच्याशिवाय तर मग पर्यायच नाही राहिला ना सध्या.
हम्म
शिक्षण म्हटलं पण मग शिक्षणाचा पण धंदा करून ठेवलेलाय ना यांनी मंत्री लोकांनी न ती.
हा ती अस्ती म्हणा आता त्यांच काय.
हो शिक्षण म्हणजे असं शिक्षण ठेवलेलंच नाही ना.
त्यांचं काय आता ती पैशाची माणसं म्हण पैसेवाले माणस ते काय बी करायलेत आता.
हम्म त्यांच्यासाठी शिक्षण हा धंदाच झालेलाय डायरे
हम्म म्हणजे ते असा विचार नाही करत कि बा कोणीही असा असल का काही असल प्रॉब्लेम.
हम्म त्यांना कोणाशी काही घेन नाही ते बघत त्यांचे पैशाशी बघ तात. हम् एज्युकेशन सिस्टम म्हटलं बदल करायच म्हटलं तर काय बदल करायचा? तुम्हाला काय वाटत कोण काय बदल होऊ शकतो केला तर?
केला तर काय सध्या म्हणजे अ नाव नाव तर सध्या तुकाराम मुंडेच चालू आहे हम् तर त्यांच काय झाल तर झालं त्यांचं म्हणजे त्यांनी कशावर
चांगली पोझिशन भेटली कशामधी शिक्षणाच्या हेजात तर हा.
होऊ शकते बदल असे म्हणजे तसे जर नेते दुसरे जरी झाले
हो.
त्यांच्यासारखे तरी बदल होऊ शकते
हो बदल तर होऊ शकतो पण तरी असा काय वाटतं तुम्हाला असा मेन बदल काय वाटतं तुम्हाला क जो सगळीकडे झालाच पाहिजे.
मेन बदल आज कि म्हणजे मंत्री जरी खराब असला तरी बाकीचे जे पूर् सिस्टम आहे. त्यांनी व्यवस्थित केलं तरी होऊन जाईल ना. म्हणजे स्वत म्हणजे मं तरी खराब असण हेच एक कारण नसते ना. पूर्ण सिस्टम एका एकाही माणसामुळे खराब नाही होत ना. म्हणजे कि बा हा एकानें हे केलं कि बा त्याच पाहून दुसरं बी करतेच जे त्यान जर का नाही केलं तर तिथून खाली तु की थांबू शकते ना.
हो हो हो हो हे बराबर आहे तुमच वाल.
हम्म
मंग बाकी काय
आती काय नाही आता याच्यामधी काय चालू आहे आता
आता परत हे नेटच्या पेपरचं पण झालेलं आहे ना आता लफड
हा ते नेटच्या पेपरच बी झाले ते.
हम्
पेपर फुटी झाली ना. हम्म
ते पण हे म्हणा तेंच तेंचचं तर काही नाव नाही घेऊ शकत म्हणा आपण.
च कही म्हंजे एक त एनटीएची काय चुकी नसते तेच्यामधी जे करते तयार त्याची काय चुकी नाही आणि जे द्यायलेत त्याची बी चुकी नाही म्हणजे जे थोडं पैसे कमवण्यासाठी ते नाही तर मग त्यांच्या म्हणजे नेते म्हणजे मोठमोठे नेते असतात त्यांच्या मुलासाठी ते काही होऊ शकते ना.
हो हो हो हो ते तर समजलं म्हणा आता ते इन्व्हेस्टिगेशन होईल. स मगतेऊन जाईली येल कळल.
हम्म कळेल की काय
हा हो चालू आहे त्यांच्यावर आता काय करत. आता काय नाही त्यांचं त्यांनाच माहिती
हम
हम्म काय चालेय मग तुमच्या
आमच्याकडे काहीच नाही सध्या चालू सध्या काय सण हा सण चालू आहे धोंड्याचा याचा महिना चालू आहे.
हो का म्हणे अधिक मास मध्ये काय असतं नेमकी काय काय काय नाही.
अधिक मास म्हणजे कि हा महिना म्हणजे कि बा असं म्हणजे असं काही म्हणजे पूर्ण प्रॉपर असं कारण नसते त्याला कि बा असं हे काही फक्त पहिले जे म्हणजे भेटायला भेटी व्हायच्या नसत्या नव्हत्या. जी बा पोरी च्या त्याच्या अशा म्हणजे घर सोडून गेलेल्या बाहेर म्हणजे त्यांचं लग्न झालं. तर त्यांच्या भेटी गाठी ते होण्यासाठी सगळं हे करण्यासाठी एखा जागी म्हणजे बोल बोलून चालून एक दोन दिवस राहण्यासाठी यासाठी ते सण साजरा करत. त
हो आणि त्यात अजून जावायच मानपण होत ते बी
हा मग तेच ना की बा म्हणजे बोलणं वाडते थोडं
हम्म हम् हम्म हम् जावया सोबत जास्त ते संबंध वाढवण्यासाठी घट्ट घट्ट घडत नाही हम्म
हम्म त्याच्यामुळं ते सण असते. प्रत्येक सणामधील कारण असतेच काही नाही काहीतरी
हो ते तर आहे त बिनाकारणाच काही नाहीच ना सध्या आता कस प्रत्येक प्रत्येक गोष्टीला कसं कारण आहेस ना हम्म हम काय झालंय मग बाकी
ठीक हाय
काहीच नाही ब असं आराम
हम्म हम्म
हम्म काय आता माग परत एक न्यूज आली र माहि ना
कोणतीकडे
दिल्लीची ऐकली नव्हती तुम्ही
दिल्लीची नाही कडे दिल्लीची नाही बातमी नाही वाचते दिल्लीशान
पेपर वाचत जावं
हो
हा
पेपर वाचू टाइम भेट ना आता
हो का
हम्म
का अजून काही दिवस नाही संपल्या म्हणा आमच्याले
हो ना
हम्म अे दिल्लीला ल पॉल्युशन वाढलं म्हणे
पॉोल्युशन ची न्यूज तर जुनीच आहे की ती ती काय नवीन नाहीच ना
नाही नाही सध्याच्या घडीला जास्त वाढली म्हणेज ना ग्लोबल वॉर्मिंग आणि तिथं जास्त झालेली म्हणे ना आता
हे तर चालूच राहत आहे कधी विमदात अध्यामदात कमी होते जास्त होते हम्म
यावेेळेस यावेेळेस तिथे आता हे अ
हा
सां ना सांगा
नाही आमच्या इकडे सध्या फक्त त्या भूकंपाची न्यूज चालू आहे असं म्हणजे की बा इकडे तिकडे आमच्या इकडं थोडं
ह ह ह
कि तुम दिल्लीकड तिकड हे तर म्ह. णजे पॉोल्युशनच हे तर जुूनच आहे की
हो ते तर आहे जुनं म्हणा पण मग तिथ आता सध्या गाड्यांचा ते जास्त युज वाढलेला आहे बा असं म्हणतोय मी
पण त्याच्यावर आता काय पर्याय? पर्याय फक्त एकच की सरकारनं नियंत्रण आणलं पाहिजे थोडं इलेक्ट्रिक गाड्या युज करण्यासाठी मेन म्हणजे सरकारनच इलेक्ट्रिक गाड्या त्यांच्या याच्यामध्ये
पाठवलं पाहिजे जास्त हम् कारण की तिथं आता ते धुरण ते बी जास्त होत ना त्यांच्या गाड्यांचा
केलं तर लोक बी करतात ना,
हा...
त्यांनीच नाही केलं तर मग लोक बी काय? म्हणजे ध्यान देेतात का?
हम्म तिथं जर त्यांनी फक्त कंपल्सरी जर केल्या या गाड्या ई व्ही आल्याच फक्त तर मग तिथं पोल्युशन थांबू शकतो ना किती काही झालंल तरी?
हा ते आहे मात्र कोणाचं कस राहते आता गाडी घेतलेली आहे म्हजे परत दुसरी गाडी घ्यायची पैशाच मेंटेन म्हणजे करणं हे बरोबर. मॅनेज करणार ते
हो ते आहे म्हणा
हम्म त्यामुळे ते टाईम लागते थोडा आता इथून पुढ तर जे नवीन गाड्या घेणार आहे शोरूम वाले त्यांचं थोडं मग, ते आता इथून पुढं जर का त्यांनी चेंज केला. इथून पुढं आता नवीन गाडी घेता, आणि इलेक्ट्रिक गाडीच घेणं लागल, तर मग होऊ शकल काहीतरी
हो म्हणजे सगळ्यांचाच फायदा होईल ना त्याच्यात ते म्हणतोय ना
हा त्याच्यात सर्वांचाच फायदा आहे ना
हो आणि मग कसं आपल्याला इंधन इंधन पण वाचतील. इंधन पण वाचेल ना आपल्याला देशाच जास्त इंधनच, इंधनच सध्याचे हो इंधनचा जसजसे भाव वाढता आहे आता सध्या इलेक्ट्रिक गाडी आल्यामुळे मग ते सगळं अस मापात राहील बा आपल्यावाल
ते बी मापात राहील, आणि प्रॉब्लेम म्हणजे हेच कि, ब गाडी अशी कॅपॅसिटी निघालेली आहेत ना कि अ सहाशे किलोमीटर पाचशे किलोमीटर जाऊ शकते जी इलेक्ट्रिक गाडी हम्म ते असं नाही की तुम्हाला म्हणजे पर्याय नाही‌. पन्नास किलोमीटर पाच किलोमीटर गाडी चालली आम्हाला जाणं होई ना इतक्या दूर हम्म चार्जिंग पॉईंट नाही तर चार्जिंग पॉईंट बसविणे हे बी महत्वाचं आहे ना जस पेट्रोल पंप करायले तसं चार्जिंग पॉईंट बी करावं लागल ना
हो त्यात पण मग आता सरकारनी लक्ष दिलं ना मग ते त्यांना सोपं जाईल ना किती काही झाल तरी
म्हणजे सरकार मग दुसरं काम म्हणजे काय? करायली काय
तिथून जाताना तिथं परत अजून ते कंपनी चे तेन हे नाही तिथं कंपनी वाल्यांनी पण थोडं मनावर घेतलं किंवा सरकारनी कंपनी वाल्यांनी दोन्ही दोन्ही मिळून पण केलं तरी पण जमतं ना
हा ते तर आहेच की आता
हा मग कस कंपनी वाले पण प्रत्येकला सांगतीलच ना
हम्म
हम्म आता जसे हे यांचे झालेलेच ये ना
हा हेवी चे पॉइट चालू येत ना
हा
हम्म
ह
चालते मग बाकी काय आता ते होत राहील आता काय हम्म
चालतय मग ठेवू का काय झालं तुमच्या वाल
चालतय ठेवतो.